बोलतो हॅलो
कसा आलता तिथं या उघल्यावर आलतास म्हणजे मी आता इकडे लावला की आपआप ते का आहे हॅलो
हो येतोय की केले की येतो हॅलो, का पहिल बघतो. ते किती साठ सेकंडच्या वर लागतेय नव.
दहा सेकंद दहा सेकंद वाढतंय.
दहा होऊन गेले तीस वर गेले दहा मिनिट. नाही दहा सेकंद असेल.
अगं किती मिनिट हाय बाई.
तुझा. दहा मिनिट फोन आन. समज असं करून दाहवीन कोण कोण बोलेल का?
वर माहिती होती ग मी वाचलेलं सकाळी माझ्या लक्षात नाही. सात मिनिट चालू अस व्हय क नाही.
नाही मग दहा मिनिट बघ की, दहा मिनिटाच्या वर गेला तरी पण चालतंय.
हम्म,
एखादी म्हणजे ते. त्यात माहिती त्यांनी सांगितली अगं ते रेकॉर्डिंग होतंय ते तिकड. असं ते चालू म्हणून बोलून ठेऊून झालंत नाही रिकामा. बोलायला लागतंय त्याला काहीतरी दोन्हीकडला आवाज सेम पाहिजे.
अगं माझं रेकॉर्ड हो पोलीस रेकॉर्ड होत नाही.
नाही. नाही नाही होतय रेकॉर्डिंग त्याने जे मला व्हिडिओ पाठवलाय का नाही. त्यात तिनं सांगितल्यात. त्यात एखादा नंबर किंवा ओ टी पी की नाहीतर तुमची पर्सनल गोष्ट सांगू नका असं आम्हाला सांगितली.
म्हणजे काहीतरी त्यात रेकॉर्डिंग होते.
पे करता येते का मघ नाही. ती कवठेमंकाळची पोरगी होती. मग आताम करतो मग मी तुम्ही करा म्हणून
हम्म, मी तुला फोन केला बदल तु नी मला केलीस. तुला शंभर आणि मला ऐंशी मिळत्यात.
सा हा, तुम्ही. किसने पैसे चालत हाय होय. तुला फोन केल्याबद्दल तू तू मला केल्यामुळे. तुझ शंभर आणि मला ऐंशी असं असते.
अससं व्हय.
हम्, खरं चार व्यक्ती व्हायला पाहिजेत. हा बरंय काय ते हॅलो बोल आजोबा आहेत अ हम, नाही मला मी जेऊन आलोय दोन मिनटं झाली वाटतं बाई किती झालं बघ की. दोन मिनिटं पस्तीस सेकंद झाल्यात. दहा मिनिटं म्हणजे अजून आठ मिनिटं बोलाय लागणार. पोरगं ना! एवढं कोण बोलणार दुसरं! काय बोलायचं, एखादी रेसिपी सांगा म्हणते मी एकाद का! आई हे येऊ चार माणसं. वीस छोटे छोटे कॉल व्हायला पाहिजेत म्हटंली मला. चार व्यक्तींना वीस छोटे छोटे काॅल व्हायला पाहिजेलं म्हणली ती. काय ते! वीस! वीस छोटे छोटे कॉल्स चार
चार व्यक्तींना, चार व्यक्तींना.